हा.
आणि हे बघ बसलोय.
ले बसले मी.
तुझा आवाज क्लिअर येत नाही का यावर. नाही आताला बघ.
तुम्ही घोळ आहे आणि नेटवर्क्स आहे नेटवर्क्स आहे..
हम् तेच कि नाहीतर साधा... कल्ला चांगलं आहे त्या आवाज...
हा नॉर्मल कॉल करतो.. त्यांना अगं काहीच नाही काहीच प्रॉब्लेम आहे..
येत नाही तेच की.. नेटवर्कचा काही इशू आहे का तिथं..
नाही ग आता बघते ना मी व्हिडओ तेन.. काहीच नाही अस हारकत पण नाही व्हिडिओ.. कॉलिंगला प्रॉब्लेम असेल....
बहुतेक ह्या ह्याला प्रॉब्लेम असेल.
ह्या अपला प्रॉब्लेम असणार आहे..
माझा आवाज येतो तुला क्लिअर...
म का का नाही ब कॉलेजच.. इन्फॉर्मेशन काढायला लागलं मी..
अ कुठलं घेणार आहेस...
कोल्हापूरमध्ये अजून हे द्यायचंय... फॉर्म भरायचं...
हम्म फॉर्म भरायचा नसतोय का आता... जाऊन तिथं नुसतं नाव द्यायचं असते आणि त्यानी ग्रुपला जॉईन करून घेतात...
हो..
हम्म मग कुठल्या कॉलेज मध्ये बघणार आहे.
हो.. आपलं कागल मध्ये पण चाललंय बघायचं..
ओ...
बघु हम्म..
मी पण कोल्हापुरातच घेणार होतो सायबर ला..
हा...
खर लई लांब होते का ते...
लांब तसं बघायला गेलं ना हे पण तुला लांबच पडणार आहे.. अ किती अंतर पडतं ग किती किलोमीटर आहे जयसिंगपूर ते इचलकरंजी... इचलकरंजी...
काय बघायला नाही ग खरं कोल्हापूर पेक्षा हे जवळच पडते..
अर्धा तसच पोहोचतेस काय?
अर्धा तास कुठं पंधरा वीस मिनिटात पोहोचत..
हम्म हम्म मग चांगल आहे ना... एक तास जाणार बघ...
एक तास पण जाणार आणि कस दोन दोन बस... धरायला लागणार नाही मग समज एक बस मिस झाली... किंवा थोडा वेळ लागला तर पुढं सगळ्यालाच उशीर होतोय.
बर.. आणि मी म्हणजे कोल्हापूरमध्ये जर पहिली सीबीएस म सीबीएस वून कोल्हापूर.. परत दुसरी बस ते पण वेळेत पाहिजे.
आणि ते पण आहे आणि तिकीटचा पण मग प्रश्न...
होय...
सगळं अवघड ते...
तुला ट्रॅव्हलिंग करून सवय नसेल म्हणजे... स अप डाउन कॉलेज करत हा... हा ते आणि त्यात कसं लोकल बरं पडयचं.. मला वाटत अस मी दहावी पर्यंत हुपरी मध्येच होते ना, कॉलेज हा कॉलेजला, अकरा वी पासून च की
हा
वेळ झाला मला तर काय माहिती होत अगं एक दोन वेळा तर रोड चूकलं होतं माझं तर हा बस क फिरून घेत. ग दुसर्याकडन ते विचारत विचारत गेले मग
होय बाई काय कळत नाही आणि भीती वाढत्या.
आणि हे हिचा आदी कधीच नाही ना बाहेर
तेच की आता माझं पण असंच होणार आहे. पण कसं असत माहिती आहे काय एक एक्सपिरियन्स मिळतय का चांगला असते ते,
हो,
आणि सगळ म्हणजे कसं
ते बरं आहे अस म्हणजे इन फ्युचर जे आपण करायला लागलो.
तर त्याला पण प्रॉब्लेम नाही आहेत. आपला आपल्याला असं कसं माहिती असते कि बाबा काय आहे कुठं आहे कस आहे. नाहीतर पहिल्यांदा बाहेर जायचं एकदमच म्हणल्यानंतर लई डिप्रेशन पडतंय मध्ये
खूप मला जालतकि अकरावीत असताना तर काय विचारायलाच नको.
होय म
मेन म्हणजे काय मला आधी कस स्कूल ते घर घर ते स्कूल
हा तसच
त्यामुळ बाहेर जायच प्रश्न आणि फंक्शन असेल तर काय गादि असत्याच आणि गादी असेल म्हणजे आता फंक्शन तेन असेल तर गादी. असत्यात ना अवलेबल तेनी त्यामुळ अस कदी एकट जाउन माहतीच नाही दहावीच्या आदी
माज माज पण तसच होणाराय ग्रॅज्युएशन नंतरन पडणाराय मी
दथाय ना मी मला दोन बस बदलून यायलागततत इथ ह्यासाईडला
कुट
घरी घरी कोक
हा हा हा
असाय. म्हणजे इतुन आता कोल इचलकरंजीहुन इचलकरंजीतुन कोलापूर कोलापूर ते इथे हा इतला स्टॉप आणि इथून आणि अरदा तासाये म्हणजे इथ एक गावय जवळपास सरूट म्हणुन तितुन आणि आरदा तास
अप डाऊनच करणाराइस
नाई नई अप डाऊन नाही.
म
आता बगताना वशिर बगणार होय.
मग कोल्लापुरातल्या कोल्लापुरात असेल तर म जवळच पडत. की आण जर कॉलेज मदे असेल तर म काय
कॉलेजमदे नइ बघणार बई प्रायवेटच बगनार कॉलेजच लई हे असतय खूप नाई हे असतय बर्डनमध्ये असतंय म्हणजे शन खूप हा आता डीकेटी वाल्यांचं नेइ वय ह्या म्हणजे टायमिंग असतय तेन बाहेर पडयचं पण होय संध्याकाळच एवढं कोण दिसत नइ हॉस्टेल मडले बाहेर कधी तर दिसतात असतात पण असं हे फॉलो करायचं रूल्स तेंची. खूप रूल्
त्यापेक्षा गप म हेच असलेलंच बर.
ते पण असत्यात. होय काॅ काॅ कॉलेजचं असेल तर हॉस्टेलचं खर्च जास्त असतंय.
होय, च की.
मेन म्हणजे मला तसे हाॅ कॉलेज मदे आवडतच नाइ. होय, राहायचं म्हणजे तिथंच क क कॉलेज तिथंच ते हॉस्टेल. म्हजे बाकीचं हे न्हाईच गं.
हम्म कायच होत नइ होय. आण जरी समज कदी कॉलेज विस बंग वगैरे माराय करायचं म्हणलं तर ते पण नइ.
त्यापेक्षा गप बाहेर असलेलं बरं.
आणि फक्त कॉलेजमदे असं हुंदे सांगावं लागतं असाय. आता आपण प्रायवेट असेल तन कदी ण जाऊ शकते, कदी पण येऊ शकते, असं कोण विचाणार नइये. म कोणाच्या हेज्यात पण नइ.
होय आपल्याला पाइजे ते करू शकतोय. मणजे आणि दोन वर्ष बाहेरच.
होय. जेवलीस का?
हां? होय जेवलो की. तू?
हम् झालं. त फ फोन केलतीस तवा नकतं झालं होत म्जे आवरालते. अ वर्षपसून पुसालते. झाडून काढायचं. होय. ते तर आहेच.
व्हय.
हम्म.
खर्तूला बर वाटत असेल ना आता घरात.
नाही बरं झालय. शेवटी कसं असतय, आं नाही नाही ते पण नाही पण. कामात असलेलं. असलेलं चांगलं जरी घरी असलं त. सते काम करे मन असं. ऑनलाईन वर्क.
अच्छा होय तेचकी. नाही गं आणि आता जास्त करून कनी इन्कमच करु वाटालंय.
होय.
नको आय. व्हय कनी खरच.
का नको वाटय म्हइते काय अभ्यास खूप असतं पोरींचं हाविष्यक.
तेच की, पण एक एका पॉइंटन हा विचार करायचा की ही लाईफ परत नाही मिळणार. आणि त्यामुळं चाललय बघ. नाही काय पुढचं कायम कामच करायचंय. नंतर कोण म्हणणार नाही जा आणि कॉलेज
हॅलो आता तीन वर्षानं आण करायचं आय मला एम सी ए तर नाही होत.
तेचकी.
का म्हणते आता आपण म्हणतोय स्कूल लाईफ भारी आता स्कूल लाईफ एन्जॉय करू शकते का आता आपण
जाऊ शकत
स्कूलमध्ये जाऊ शकत नाही आपण जाऊ शकतो पण तो आनंद वेगळा ग ती मेमोरी बारीच देवेच दिवस वेगळंच अच्छ ज्हा हाय ते मिळते आणि एज कशा मिळते काय आपलं कॉलेज पंचवीस पर्यंत पण हे करू शकत त्यानंतर आपल्या इच्छा नाही कॉलेजला जायची
होय आपल्याला ते पण हय होय
असं वाटत ना या नको कॉलेज एक काम तर करतात की ल का डिग्री करतात पोस्ट ग्रॅज्युएट कर तर परत आणि काय काय असत पु पुढचं कॉलेज नाही एकेकांचं पण त्यांना पण नंतर मटत
कारण होय
मला आता कस वाट आलं नको वाटत कॉलेज आता बघा त जिथं बघण्याला मिळता अस हफडे पाहिजे म्हणजे जस आठ ते साडेबारा एक पर्यंत चालत बोलते नको
तेच का
काय स मला नाही आवडेत फुल ते म्हणजे अस स्कूल म असल्यासारखंच की पण स्कूल मध्ये एनजॉय हा पण कस ह न त स्कूल सारखं स्कूल सारखं होणार नाही जरी फुल डे अस कॉलेज तरी पण
नाही एकच
कारण बघितलं किती जणांचं एक त्यांच आ ते पाच असत एक तासाच रिसल
हॅलो तुला दुसरा कॉल करतो थांब
हा क